हॅलो
हां बोला ना
हा काय चालल
काय नाई बसले
हम्म बरं अ आज काय बनवलं होतं तुम्ही जेवणात हॅलो हा कशी बनवली पालक भाजी
मुगांचे डाळीत -
अ हाटीव भाजी बनवली होती.
हो हाटून केली होती.
हं तुम्हाला जेवणात काय काय आवडतं?
जेवणात सगळं आवडतं.
सगळं म्हणजे सगळं पदार्थ आवडतात.
सगळे पदार्थ आवडतात.
अजून काय चाललंय
काय नाही. चालूय संध्याकाळचा मेनू काय, करायचं? हम्म.
काय, बनवायचं जेवण संध्याकाळचं?
तेच विचार चालूय.
हा, बर. मग गावाकड काय, असं खासय जेवणामध्ये?
गावाकडे, हेच आपली भाजी - पोळी.
भाजी- चपाती.
हो.
हा. तुम्हाला असे, तुमची आवडती, कुठले अस पदार्थय. तुम्हाला जो एकदमच आवडतो. खाण्यामध्ये.
मला खाण्यामध्ये, जास् सगळ्यात जास्त, मेथीची भाजी आवडते.
वा! वा! वा? छान! अजून काय आवडतं?
मेथीची भाजी. डाळ बापया.
हां, आणि गोड पदार्थ?
गोड पदार्थामधे, गुलाबजाम.
चांगली डिशय, तुमची.
ह. मग अजून काय चाललंय. तब्येत कशीय, तुमची?
मस्तय, तुमची?
हं. छान, एकदम छान. अं मुलांचं काय चाललंय?
काय नाही बसलेत. आत्ता शाळेतून आले. एक ट्युशनला गेलय आता.
ह, ह. फ्रूट्स आवडतं का खायला? अ फुट्स म्हणजे, अ फळं - फळं.
हो, आवडतात न.
ह. गावाकडे कुठले फळ, व फळ भेटतात जास्त. खाण्यामधी
नाही, म्हणजे
ज्या मो मोसममध्ये जे चालूय, ते सगळे चांगले वाटते. आता सध्या, आंबे.
आंबे. आमरस. पुरमपोळी आणि आंबरस. पुरमपोळी कशी, बनवता तुम्ही?
पुरमपोळी, आपली दाळी, दाळ शिजवूनसनी. हरभऱ्याची दाळ शिजवून.
हां, हा. हा, ह. गुळाची बनवतात. आणि अ चिकनमधी, चिकन कसं बनवता? सुकं बनवता, का पतली भाजी बनवताय?
पतली भाजी. दोनीही करते. फ्राय बी करते आणि पतली भाजी बी करते.
हा. अन्, ती कशी करतात? काय लावतात? त्या भाजीसाठी तुम्ही, काय वापर करतात? मसाल्यांचा.
हेच आपले, धनी खसखस ते. गरम मसाला टाकून आलं. लसूण - आल्याची पेस्ट.
हा.
आणि आपला काळा मसाला. धने, खसखस, कांदा वगैरे, भाजून घ्यायचा.
हां. हां, हा, हां. हा, हा, हा. अजून? अजून, काय चाललंय?
काय नाई बस मधे ते बसलेले.
हॅलो.
हा बोला ना.
काय चाललंय अजून.
काय नाई बसलेय फक्त बोलत.
मुलांना कुठल्या डिश मुलांना कुठल्या आवडतात, जेवणामध्ये काय काय आवडतं खायला. तुम्ही टिफिन ला काय बनवून देतात मुलांना डब्याला.
टिफिन ला आपले नेहमितच जे साधे जेवण येत. हो भाजी पोळी कधी नेतात कधी नाही नेत.
हा हा.
अजून काय चाललं.
काय नाई.
बोला.
काय नाई बस बसली चालू हाय संध्याकाळी काय करावं म्हणून.
आई पप्पा कशेय?
आई पप्पा बी चांगलेत आई गेली इकडं गावाला गेल्यात ते.
गावाला गेले का बरं. चाळीस गावात गेले पप्पा कुठेय?
पप्पा बाहेर
किटू ट्युशन ला गेला प्रणव हाय इथ.
ह हां.
अय हिकडं ये चल चल.
अजून
अजून काय नाही तुमचं काय चाललंय दीदी काय करतेय.
काय नाय बस मजेतेय.
झालं संध्याकाळचं स्वयंप
करायचंय अजून.
काय केलं मीन करायचंय.
हा आज दुपारच झालंत जुपारी केल्ती. मुगाच्या डाळीची आमटी. बटाटा टोमॅटोची चटणी अ. अजून भाकरी चपात्या भात. आणि गवारची भाजी.
संध्याकाळी पण एवढंच करणार?
संध्याकाळी पण एवढंच करायचं. डाळ भात करायचा भाजी भाकरी चपात्या.
हो का.
हम्म. काय नाय गावकडचं वातावरण कसय?
गावाकडचं वातावरण आता सध्या आभाळ आलेल‌ ये पाऊस येण्याची शक्यता ये.
हम्म
थोड्यावेळाने.
हां हां
एघो नीटावारलायवड अजून काय झालं?
काय नाही चाललंय निवांत.
हम्म
ह बोला
संध्याकाळी कराव वाटतं मटकी
मटकीची भाजी. सूखी का सुखी मटकी? बली हां हां.
मिसळ पाव वगैरे तसलं काय आवडतं का नाही खायला?
मिसळ आवडती ना?
हम्म.
मुलांना आवडती जास्त मिसळ
पावभाजी भजी वगैरे असं काही डिश बनवतात पालक अछे भजी हा पाल भजी.
होबा
असं तुम्हाला असं कोणता पदार्थ आहे, ते एकदम मनापासून करायला आवडतो?
सगळे पदार्थ आवडतात मला मनापासून करायला
नाही तुमची जी आवड ती एकदमच एकदम आवडती तुम्हाला ती करायला आणि मुलांना पण आवडती खास तुमच्या मिस्टर नवरऱ्यांना पण आवडती.
भजे रजे
हां हां हां फिश फ्राय.
हम्म मिस्टरांना आवडतात माझ्या.
हां हां. आज
अजून काय नाय बसले
बसले. अह कामा ला वगैरे नव्हते गेला आज.
नाही सुट्टी आहे, आता सध्या प कांद्याची भाव चालूय ना.
हा हा, हा हा.
त्यान गरीच
घरीचे आहे. बरंय, काम वगैरे होत असत्याल मग लवकर?
हो
बोला! अजून काय नाही आमचे काम झालीत लवकर बारा वाजेपर्यंत काम होतात. त्याच्यानंतर फ्री, फ्री टाइम असतो
हो का
बोला
काय करतय दादू
जादू गेला जिमला
चिऊ
खेळती खाली
जार झाले
मी एक सोड दे ना हम् दादा झोपले
झोपले
ह
कामच आज
होत ना काम आहे दुपारच झोप झोपायं जेवण वगैेरे करायचं अन झोपायचं
हम्म
बोला अजून काय नाही बघा निवांत चाललय
हो का तब्बेत वगैरे बरी आहे
हो एकदम मस्त तुमची
मस्त आहे
मुल अभ्यास करतात का
हो कता ना अजून पाणी वगैरे झालं तिकडं
हां झालंय पण नळाला पाणी येत नाही आमच्या आज तर पाणीच नाही सोडलं नळाला
आमचे कंप्लीट सहा दिवस झाले पाणी नाही
हो ना आम्हाला पण नाही पाणी सोडत आज तिसरा दिवस झाला बघू आम्ही आलो तर आम्हाला तुमच्या हातची डिश चारा
हो
डाळ बाफ डाळ बाफाळा
नक्की
अ आणि या कधी तरी आमच्या पण घरी
हो, हो
बोला अजून
काही नाही
तुम्ही जेवण खूप मस्त बनवताय आणि चालू, चालू मध्ये असत सगळं काही बोला अजून
काय मग गावाकडे असंच राहतं टाइमपास काहीतरी
हा
आवरायचं पटकन आणि जायचं अ सिटिने कसं दोन, तीन पदार्थ करायच चे मुलांचे वेगळे घरच्यांचे वेगळे
हम्म मी पण आज नाय का सकाळी रुद्र भेंडी खा अ मुलगा भेंडी खात नाय म्हणून त्याला शेंगदाण्याची चटणी बनवली आणि त्यांना भेंडी बनवली.
हम्म तसं गावाकड नाय राहत ना गावाकड एक भाजी केली की झालं.
हो हम्म भाजी पोळी
हम्म
आजून
अजून काय चालंलय
काय नाय चाललंय निवांत काल होता दिवसभर पाऊस त आज नाहीये.
आज नाई दुपारी आला थोडा इकडं गावाकडं नॉर्मल
हा हा हा अ मुलगा शाळेजा व्यवस्थित ट्युशन वगैरे ला जातो ना अभ्यास करतो ना
हो.
हा त्याच्याकड लक्ष ठेवा. अभ्यास घ्या थोडाफार त्याचा
घेेते.
वाचन करून घ्या त्याच्याकडून
हम्म
वाचन करून घ्या त्याच्याकुण
वाचन नाय करत तसच लिहायचं काम करतो
हम्म
वाचन शाळेत होतं.